हा ताई नमस्कार.
नमस्कार ताई बोला काय म्हणता. आता काय चालंय एकदम मजेत.
हो ना, काही नाही मजेत एकदम आपण हा टॉपिक घेऊ गावा कडची राहण्याची पद्धत न शहराकडची तर आजकाल गावाकडे कसं हेल्दी खायला भेटतं मन मोकळ, वातावरण असतं. तसं शहराकडे इतकं गजबजलंय, हेल्दी खाणं नाही फिरत नाही काय नाही कारण की शहरामध्ये एक गोष्ट अशी की अपारमेंट जवळ अपारमेंट कस फिरायला जागा नाही, पर्यावरण नाही, तिथं काय नाही. आणि गावाकडे ही मजा वेगळीच असते पावसाळ्यात म्हणा उन्हाळ्यात म्हणा झाडे, झुडपे, सगळेच ना,
हो हो हो.
हम्म तस. शहराकडे, नाहीये शहराकडे, खूप गजबजलंय सगळंच.
हो ना, वस्ती वाढत चालली ती. एवढ्याशा जागेत एवढी, वस्ती एवढ, वस्ती वाढत चालली आहे ती
तसं गावाकड नाही वाढण्यासारखं ना, गावाकड एवढी जागा माझीे तेवढी माझीच आहे.
आणि ती त्यांच्या वापरण्यासाठी घरापुढे मोकळे झाडं लावता येतात. आपल्याला शहरात तसं करताच येत, नाही बरं लावलं. ते तोडलायला गेलंत नगरपालिकेच, वाले आपल अँक्शण घेतात. त्या तिने लाव असं पण वाटत नाही. कारण उद्या अडचण आली थोड व असं वाटलं म्हंटलं कोणी फोटो काढून टाकलं तर आपण अडचणीत येतो. आणि किती स्व त्या मधे मग ओ ग्राउंड दिलं म्हणजे ठराविक बिल्डंग झाली. हाआ एक नगरपालिकेवाले थोडीशी जागा ठेवतात. गार्डन म्हणून कि मोकळा स्पेस ठेवतात. कि इथे ह्या लोकांना करमणुकीसाठी इथे येऊ शकतात. पण ते ती जागा आणि गावात असलेली मोकळी जागा ह्याच्यात खूप फरक पडतो त्या जागे म तुम्ही कितीही चक्रा मारा काही मारा प्रत ते हवं तसं आपल्याला तो आनंद मिळत नाही. जस आपण खेड्यात असल्यावरती त्या मोक्याळ्या जागे मध्ये फिरतो हव, तस बसतो हव, हत तसं अ राहताय हवं तस त्या जागेचा वापर करता येतो. इथे शहरामध्ये त्या जागेचा, आपल्याला लिमिटेड वापर तुम्ही एक फिरू शकता चक्कर मारु शकता. किंवा गप्पा मारू शकता. इथे म्हणजे तुम्ही मोकळ्या ह्याच्यात नसत हा. मोकळ्या जागेचा हवा तसच वापर करता येतो. आणि खेड्यात गेल्या वरती ते चूल पेटवणं चुलीवरची, भाजी चुलीवरती, सगळं हे करणं तो आनंद काही वेगळाच हे. जे आपण शेगडीवररती आपण गॅसवररती करतो. तो स्वयंपाक, आणि चुलीवरच स्वयंपाक, इतकं वेगळं लागतं ते सगळं ते खाणंपिणच वेगळं खेड्याकरचं आपण गॅसवररती दूध गरम करतो. त्याची साय आणि चुलीवरती, दूध गरम केलं त्याची साय चुलीवरच्या, दुधाची छायतकी घट्ट असते. इतकी पिवळी धमक इतकी छान लागते. तसं गॅसवररच्या दुधाची नाही लागत.
खूप खूप खूप बदल पडतो प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणून त लोक शहरातले लोक सुट्टीमध्ये गावाकडे का जात?
हो बरोबर
हेच तर कारण त्याला सगळं
खेडेगावात उन्हाळ्याच किती नवीन नवीन पदार्थ बनवतात नाही का? कुरडई बनव, पापड बनव, वडे बनव, शेवाया बनव. तस शहरात नाही करता येत शहरात गच्चीवर जा ते चढ उतार करायलाच माणूस कट कंटाळून जातो.
आणि आता तर बालकणया पण एवढ्या छोट्या, छोट्या असतात क तिथे वाळवण पण करू शकत नाही.
बर केलं तर ते चार वेळा वर ने आणि खाली आण त्याच्यातच दम थकून जातय गावाकडे कस पाटाला पाणी येतं माणूस मोकळतो कपत घाल जातं वॉशिंग मशीन लावलं झाल फरक पडत जातो
वेगळी आहे झरा आहे सगळ्याच गोष्टी आहे ना
हम्म हम्म
गावाकडची मजाच वेगळी पण काही म्हण तुम्ही
हो हो हो
आणि गावातकडे कसं चार लोक एकत्र बसून आलेण्या म्हणजे हे नाही करत. हा दोन माणस आले तरी होऊ द्या, होऊ द्या बसा खाईला. तस शहरात कोणी म्हणत नाही पटकन जेवायला कोणी आलं? कोणी आग्रह धरत नाही तस ख्यात नाही कोणी आलं का पाहुणं माणसा माणसांच्या वागण्यातला पण फरक आहे आता सध्या म्हणजे सगळे जगच आधुनिक तिकडे चालय आहे बदल स्वीकारतय. त्यामुळे काही गोष्टी आपल्या विलोपात पण चाललेल्या आहेत. कि नाही त्या गोष्टी आता पहिल्यासारख्या नाही हो सगळ्याच गोष्टींचे चेंजेस होत चालले पण जुन्या गोष्टी त्या चांगल्याच होत्या बर का? जुने म होते तर त्यांच्याकडन कशाने? काय घराचं? काय झालं तर काय होईल. याचा त्यांना होता तस शहरात कोणी सांगत नाही शह कोणी जास्त बोलायला पण नको म्हणत शेजऱ्याकडे काय चाललं आपल्याला माहित नसत तस गावात सगळे एकमेकांचे काळजी बहू पण आहे हा तेच तर
तसे गावाकडचे लोक भोळे भोळे खरं आहे हे भोळे म्हणताना तेच आहे
हा आपलं म्हणून चालतात तस शहरातले आपलं म्हणतच नाही. हो हो
अवघड झालेय आजकाल त्याच्यामुळे झाडू झाड झुड पण नाही काय नाही सगळच
हो ना पाणी पाऊस नाही इतकं गरम होत.
तेच तर सगळ्याच गोष्टींना फेस कराव लागत ना
हो ना आणि शहरात इतकं गरम होतं इथे तरी माणूस कोणत्याही झाडाखाली बसला तर होऊन जात. गारवा लागतो खेड्यामध्ये तस शहरात नाही न बसताय शेवटी ते कुलरच लावावा लागतो, नाहीतर ए. सी. लावा लागतो. हम. तेच त्याने अजून हाड ठिसूळ होत हो ना. ए. सी. आणि कुलरचा जास्त वापर केला की हाड ठसूळ होतात नाही का दुखायला लागत. तेे अंग कसमच करतात.
आपल्या शरीराला प्रॉब्लेम येतो नंतर पण
हो ना आपण म्हणतो जे चांगलं एक म्हणजे तेवढ्या वेळापुरतं वाटतं का गार लागलं गार लागलं पण ते काही खरं नाही त्याच. क नाही.
काय खरं, नाही खरं.
हो ना.
सगळ्याच गोष्टी विचार केला तर अवघडे केलं. तर चांगलं श शहरात आणि गावातलंही फरक आहे गाव कडे हेल्दी खायला भेटत, शहरात खूप विचित्र भेटत.
हो ना सगळं मिक्स ह ना सगळं हायब्रीड. खेड्यात तरी हो हायब्रीड त्याने आपल्या शरीरावर किती घातक परिणाम होतो. तस गावाकडे मोकळा भाजीपाला आहे ना.
हो.
आणि गावाकडची माणसं पटकन म्हणतात अरे हे घेऊन जा तुला म्हणून.. तसं शहराकडच म्हणतच नाही.
नाही गावाकडचे लोक तेच ना. खूप मन मोकळ असतं त्यांच्या वालं..
हम्म.
पटकन म्हणतात घे हे तुला घे आपण म्हंटलं ना आता आंबे शंभर रुपये किलो चालू आहेत. आपण खेड्यावर जर गेल ना तर ते सहज आपल्याला एख हा दोन किलोचे आंबे असे टाकून देतात. त्यांना त्याच काही वाटत नाही पण आपल्याला असं वाट आपण शंभर रुपये किलोने विकत घेतो बाई. त्यांना त्याचं काही वाटत नाही शंभर रुपये का दोनशे रुपये पणजी ती माया असते ना. जा घेऊन हे तुम्हाला असं म्हणतात.
तसे शहरातले लोक देतील का नाही.
नाही न ते एक आंबा नाही देणार म्हणणार नाही खाऊन पा म्हणून असं पण ना भाजी. पाल्याच्या वेळेस पण तसच आहे. आपण तस म्हंटलं ना कायच तु भाजीपाला द्याल का. सहज देत. तर असं किती महाग आहे बाई भाजीपाला पण.. खूप महाग भाजीपाला चालू सध्या. हो ना पाणी पाऊस नसल्यामुळे खूप महागाई चालू आहे हो.
आणि पाणी पाऊस नाही म्हणूनच महाग आहे कारण की पाऊस- नाही जो भाजीपाला आहे आता तो खूप महाग विकला जातो.
हो ना चाळीस रुपये कि पावसर होती काल गवार म्हटलं बाप रे पटल्याने कसं करायचं. हो चाळीस रुपये कांद्याची पात होती.
शेतकऱ्याचा आहे फायदा. हो खूप महाग आहे पण मग उन्हामुळे तेवढा भाजीपाला जळून पण जातो ना ओ.
पाणी पाहिजे ना त्याच्यासाठी. हा ना पाणी नाही माणसाचा जीव लाहीलाही करतो.
सगळंच महाग कस व्हायचं कस जगणार माणूस.
हो ना. अजून तरी काही नाही, पण मग पुढे भयाण हे. अजून एखाद महिन्यात.. तरी पाऊस पडायला सुरुवात झाली पाहिजे.
महिनाने आता
धरण साठाता कोरडं ठकत हो ना धरण साठा पाणी कमी पडायला लागलंय. तर आता शहरामध्ये एक दिवस आड पाणी करणार आहे. तस खेड्यात नाही ना मोटर चालू केली की चालू पाणी. पाण्याचं काही नाही. बऱ्यापैकी आहे. काहीनी कस राहिली काय व्यवस्थ का काय बघ जा बा काय म्हणतात तई?
काय नाही असंच आता सुट्टी जरा घरीच हे.
अच्छा!
हा.
सांग
अवघड झालंय सगळं ओ खूप म जसे पर्यावरण बदल तसा माणूस बदलत चाललाय.
हो ना ह. चालेल, आपण थांबूया ताई हं हो मी कर ते तुम्हाला हं.
हो हो.